हा, आवाज यतो का?
हो, येतोय की, झालं का आवरलं जेवण वगैरे.
हो आवरलं की,, तुमचं आवरलं का?
हो आवरलं की,, आज संकष्टी चतुर्ी होती ना.
हा हां, काय केलं मग आज विशेष?
काय नाही साधच,, शिरा वगैरे, अमरस केला अमरस.
होय,, तझं आज काय उपवास वगैरे असतोय काय?
नाही, अंगारका चतुर्थी तेवढी करते फक्त.
हा हा हा,, बर बर बर.
ते गणपतीचं स्पर्धेच माहितीय का, फार मजेशीर आहे.
नाही ग,, काय?
नाही माहीती.
नाही ना,
ते, एकदम ते नारद मुनींनी गणपती आणि कार्तिके त्याचा भाऊ नाही का,, त्यांच्यामध्येच, स्पर्धा लावली की,, ते शिव आणि पार्वतीला जे फळ मिळालं होतं ना,, ते कुणाला मिळणार. मग,, रऽ त्यांनीच काय स्पर्धा लावली की,, तुमच्या दोघांपैकी, पृथ प्रदक्षिणा ऽ कोण ल, ती लवकरात लवकर फेरी मारून येईल. प्रदक्षिणा घालून येईल त्यांना, ते फळ मिळणार.
ह् ह हा हा..
हम्म,, मतरऽ मगगऽ तो कार्तिकेय काय करतोय, मोरावर बसतोय, त्याचं वाहन असतय ना ते, आणि जातोय,, प्रदक्षिणा घालायला. ते तीन प्रदक्षिणा घालत बसतोय,, आणि ग गणपती आपला बुद्धिमान असतोय. तर तो काय करतोय, अ, शिवा आणि पार्वती आपल्या आई वडील आहेत ना. त्यांच्या भोवती अशी फेरी मारायला जातोय.
हम्म, तीन प्रदक्षिणा ते त्यांनाच करतोय काय? त्यांनाच तीन प्रदक्षिणा करतोय.
हा,, आणि म्हणतोय की, हम्म,, मी जिंकलो,, मग तो जिंकतोय. तर तो म्हटला कसं काय कार्तिक आहे म्हंटला तो म्हंटलं आई, वडीलच आपलं सगळं विश्व असते.
हां.
किती म्हणजे बुद्धिमान आहे बघकी तो. ह्याच्यावरून आपण किती शिकायला मिळतेय आपल्याला. ह.
म्हणलाच जात ना गणपती हे बुद्धीच देव
हा प्रतीक आहे हा.
हो, हो, हो.
ह आणि ते गणपतपुळ्याच तर अं
हा बोलना.
काय म्हणलीस तू?
गणपतीमध्ये पण दहा दिवस पण खूप उत्साह असतो. तो गणपती आल्या
हो, हो, तेच की. खूपच उत्साह असतो तो कशी दिवस ज पाच, सहा दिवस कसे जातात काही कळतच नाही. घरात गणपती हम्म.
अगदी घरभर होऊन जाते ते गणपती
हम्म, हम्म, ते गणपतीपुळ्याला तर किती लोक जातात. त्याच तर खूप महत्व आहे म्हणजे ते एकदा एक तिथला बाळा भट म्हणून एक माणूस होताना तर त्याच्यावर खूप मोठं संकट कोसळलेलं म्हणे.
बरं मग?
मग तो म्हंटलं की मी हे संकट द दूर होईपर्यंत मी उपासना करणार उपाशी राहणार. म्हणून त्याला दृष्टांत देतात गणपती.
ह, ह.
हम्म आणि मग त्याच ती गाय पण दूध देत नसते. म्हणून तो गुराखी पण एक त्यांचा असतोय तो लक्ष ठेवून असतोय. मग त्याला ते असा गाईच्यात अ फणातून असा अ दूध ठि बघते अभिषेक असा. थेम, थेम, थेम पळत डोंगरावर असं दिसलं मग त्यांनी ति तिथ जाऊन बघितलं तर त्यांना ते दृष्टांतात दिसलेला गणपती असतोना तिथं दिसला तो. म्हणजे ते अभिषेक त्याच्यावर होतोय अस. अशी ती कथा आहे मग तिथं अगोदर केवड्याचं बनवत गणपतपुळे स्थाप झालं ना तिथ आणि तिथं ते राहता ते गण ह मग त्याच्यानंतर तिथं ते गणपतीची स्थापना झाली.
हा, हा, ह.
मग तेव्हा पासून ते
तो स्वयंभू आहेका का नाही?
मग तेच की त्यांना दृष्टांत झाला म्हणजे तिथं स्वयं तो प्रकट झाला ग गणपती.
ह.
अच्छा स्वयंभू असल्यामुळे तर ते गणतपुळ्याला तेव्हापासून महत्त्व प्राप्त झालं तिथ. नेहमी तू असाव अशी पूजा करावी इथेच असा वास त्यांच म्हणजे. नेहमी पण माणुस होत त्यांच असा. हम्म, तेव्हापासून मग गणपतीपुळ्याला जाते. सगळे लोक जायला लागले.
सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, तिकड जाऊन दर्शन घेतलं की वगैरे.
हा अशी, म्हणजे श्रद्धा असेल त्यांच्या- आणि ते गणपतीला- काय-काय ते दुर्वा वगैरे व्हायचं, ते त्याचं पण खूप अगदी नियम आणि काटेकोर- पणे करायला लागते ना. परत ते उजव्या सोंड्याच गणपती असतो ना, तो घरात आणायच नाही का तर त्या- ती विशेष अशी- पूजा असते, नियम असतात, ते पाळले जात नाहीत घरात.
ते कडक नाही मस्तात कायतरी म
आणि ते दुर्वावाहताना काय करायचं, ते टोक हे ना मागते गणपतीकडे करायचं. आणि हा, देठ. आणि ते शेंडे आपल्याकडं हा बरोबर आहे बरोबर.
ते एकविसाच काय माहिती का? कशामुळे काय?
अ.. माहित आहे मला, पण.. - एकदम पर हे एकदम- आता आठवत नाही, हा माहित आहे त्याची पण एक- अ गोष्ट आहे एकवीीस ते गणपतीला काही तरी एकवीस- अ.. जण काहीतरी मदतीला आलेलं असं काहीतरी तीस गो- ष्ट आहे, मग तेव्हापासून ते हा एकविसच मला पाहिजेत अस त्यांच- त्याच, तो म्हटलं की मला सगळं एकवीसच पाहिजे असं-
हा आणि गणपतीला ते आघाडा पण प्रिय आहे असं म्हणतेत हे नाही. आघाडा, शमी-
हा, आगाडा- ह
शमीच पण ते गणपतीला वाहतात ना? शमीची पाणं, शमीच कात आणि जासवंदीचं फुल असतं ना आवडतं, त्यांचं गणपतीच-
हा, हा, हा.
हम. मोदक आवडतात आणि काय विशेष त्यांच्याबद्दल?
हम्. हम.
आणखीन काय माहिती सांगता येतील गणपती बद्दल?
ते उकडीचे मोदक जास्त प्रिय असतात,
होय, हा, हा, ते काय नव्हतं माहिती मला.
म्हणून ते शक्यतो ग अनचित तुर्थीला वगैरे शक्यतो सगळेजण उकडीचेच मोदक करतात.
नाही आम्ही तरचेच करतो तळलेलेच करतो
हा तळलेले पण आपण करतोयच. पण शक्यतो बरेच जण उकडीचे करतात ना. त्याला पी येत म्हणून आता आपण ते खायला आवडतात, म्हणून आणि एक्स्ट्रा करतोच.
हम्म. हम. हो, हो.
हम्. आम्ही पण काय करतोय अ दुसऱ्या दिवशी गडबड होती म्हणून- आदल्या दिवशी तळून करून ठेवतोय मोदक. रात्रीचे आणि सकाळी उठल्यावर परत उकडीचे करतोय.
हा, म्हणजे गणपतीचा सण जेव्हा येतो, तेव्हाची गोष्टी ना?
हा, तसं करतो, कारण कधी कधी गडबड होते सकाळी. मग ते नैवेद्यपूर्ती तेवढे ऊकडीचे केले तरी चालतात मग बाकीचे खायला पण येतात. कुणाला तळलेली आवडतात कुणाला उकडलेली तर ते तांदळा आणि कुणाला आवडतात.
हां हां हां
ह ह तू करतेस का नाही चतुर्थी
म् पूर्वी करायची आता नाही करत.
हा ते वेळ होतो ना पूजा वगैरे करायला वेळ होतोय खूप हम्म
आता ते वयानुसार ते उपवास पण नाही सोसत काय काय
नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होती चतुर्थी आज वेळ त्याची तू काय म्हणलीस
त्यानुसार ते होत पण नाही का सगळं काम
हा बरोबर आहे मला पण आता उपवास नि म्हणजे निभत नाही.
हं्म
हम्
आपलं खायचं प्यायचं नामजोप करायचं. आणि मग असंच करायची सेवा वेगळं काय उपवास करून
गणपती स्त्रोत म्हणायच नामजप करायच हम् ह्याच्यातून पण भरपूर फळ मिळते.
हो
हम्म
आणि गणपती बुद्धीची देवता असते. ल्यामुळे कस आपल्याला त्याच आराधना केली कि आपल्याला पण विचार करण्याची सदद् मिळते ना काय करावं किंवा काही करू नय हम्म हम्म हम् ह आणि गणपतीच्या दिवसांमध्ये जेव्हा गणपती जातात तेव्हा अगदी घर रिकम वाटते ग अ रे किती रिकम वाटते की अगदी घरातलं म्हणजे हा करमतच नाही एवढं रिकाम होत घरच तर
हम्म लहान मुलं तर किती त्यां रडतात.
रडतात ते अगदी होय मला पण ते विसर्जन करताना पाण्यात हे करतात ति डोळ्यात पाण्याच येते ते घरात उचलतात बघ न्यायच्या वेळेला
म गणपती विसर्जन करायला मी आणि सिद्धेशीच गेलेलो ना मागच्या वेळी तर सिद्धेश त्याच्याकडेच बघत होता. जाईपर्यंत. म्हण मी ल असं का बघायलाच रे तर म्हणतो मी डोळ्यात साठवून घ्यायला लगले ह
हम
किती म्हणजे भावी आपल्या भावना त्याच्यात इनव आपण काय
गुंतून जातात आपण गुंतले जातो त्याच्यामध्ये ह
हम मन आपलं गुंतून जात पू पूर्ण पाच सात दिवस त्याची सेवा करता कर त्याच्यातून परत बाहेर यायला ना
तेच ना म्हणजे ग गणपती काही दहा दिवस आहे असं होऊ शकत नाही तर गणपती हा आपल्यावर कायमच आहे. फक्त ते सण येतो म्हणून ते दहा दिवसांना नाही करत नाही तरर आयुष्यभर त्याची सथ असतील त्याच्याशिवाय काय सां
हो
हम्म गणपती बाप्पांची कृपा त्याशिवाय काय होत नाही.
हो.
हम्म नुसतं ते नावापुरतं दहा दिवस येतात कोनाचे तीन दिवस- कोणाच्यात दीड दिवसाचा सुद्धा गणपती असतो हम्म. कोणाच्यात तीन दिवस, कोणाच्या पाच दिवस कोणाच्या ते गौरी गणपती ती बरोबर विसर्जन करतात.
ते घ घरगुती गणपतीची असतात ना- शक्यतो पाच दिवस, सात दिवसच करतात.
हम्म आणि कोणाकुणाच्यायत किनी वर्षाचं पण असतंय ह्या वर्षाचं त्या वर्षाला.
हा आणि जे सार्वजनिक असतात ते फक्त दहा दिवस वगैरे करत हम्म.
बरोबर आहे चालतय म बाकी ठीक आहे सगळं पाऊस वगैरे
पाऊस एकसारखं चालूय बग.
हो ना आमच्याकडे पण आहे दिवसभर आज चालते मग ठीक आहे.
अगं पाच तारखेपर्यंत, पाच सहा तारखेपर्यंत अलर्ट दिले ना म्हणजे ओके शुभरात्री.